हॅलो
हॅलो आवाज येते का
हो येतोय न माजा येतो का आवाज
हा आयतयत
काय मग काय चालू आहे बाकी पाण्याचे कसे काय तुमच्याकडे वातावरण
आमच्याकडे काय वातावरण आहे मस्त आम्ही जरा याच म्हणजे हॉस्टेलला यायला त्याला राहतो तर पाणी खराबच असते ते तेवढं काय चांगलं बी नसते
येतच बघा जे म्हणजे जे रेंट वर राहतय या मग रेंट देऊन राहताना तिथे तर पाण्याच्या खूपच जास्त इशू असतो जे स्वतःच्या घरात राहतील ना तिथे तरी थोडफार एक वे थोड पन्नास टक्के तरी पाणी चांगलं येऊ शकतं पण रेंट म राहणार पी जी असं असेल तिथे मग कारण की जो मा मालक असतो ना तो व्यवस्थित लक्ष देत नाही
ते म्हणजे पाणी बी अवशक टाकताना त्याच्यामध्ये ते खराब होऊ न म्हण शेवाळ येऊ ने म्हणून म्हणजे त्यान बी खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होती जास्त
हम अहो पण बघा औषध टाकता त्या औषधाच्या वास येतो तर आपण ते पाणी पिऊ शकत नाही आपल्याला असं वाटतं काय काय पाण्यात वास येतोय असं बरोबर
हो ना
ये ना ते जर पाणी फिल्टर होऊन जर येणारे औषध टाकण्या टाकायची पण गरज नाही राहणारे मग ते आपण वास पण येणार नाही ना आपण ते पिऊ शकतो
हो ना हो सग आहे त्याच्यामध्ये कस तर याच्यामध्ये म्हणजे पाणी खराब असलं तर आपल्या शरीरावर परिणाम पडतो ना त्याचा
म पाण्यामुळे बघा किती आजार होतात डेंग्यू होतो मलेरिया होतो कारण की आपल्याला नेहमी पाण्याचीच गरज वाटते एखाद वेळेस तर आपल्या शरीरातलं पाणी सुद्धा कमी होऊन जात हे जर दूषित पाणी पिण्यात आलं तर
आणि हे पाण्याचं कस पहिले आपण कुठलंही पाणी पियायचं बघा काय होत नव्हतं नदीचं पिया शेताकड ग चपिया पक्ष दीतया आता कस झालंय इकडे शहर म लय असे हे झाले ना पूर्ण पाणी खराब येत आहे
हम्म
खराब येत आहे त्यामुळे मग ते औषध टाकता मग औषक टाकलं क आपल्यालाी म्हणजे त्रास होतो ना खूप म्हणजे केस जाणे अ बिमाऱ्या होणे
बरोबर आहे हेच बघा कारण की हे दूषित दूषित पाणी पण मानवामुळेच होतं कारण कि बघा पहिले नदीमध्ये एवढं जास्ती गटारना पण जोडलेलं नव्हतं या मग कंपनीमध्ये जे सांड पाणी निघायचे ते पण नदीमध्ये जोडलेलं नव्हतं पण आता सगळीकडे तसच झा ब जे पाणी जास्त स्वच्छ यायचे ते दूषित व्हायला लागलं आणि तेच पाणी आपल्याला नळाद्वारे प्यायला लागल य पहिले तसं नाही व्हायचं पहिले एकदम शुद्ध पाणी यायचं नळांद््वारे
पहिले पाणी बी शुद्ध यायचं आणि पुन म्हणजे आ माणू बी म्हणजे पाण्या बोर्ड लागाय आता क एक थोडं कडसर लागते पुन्हा चव बी बदली ना पाण्याची
तेजना पहिले पाणी मध्ये क्षार नाही राहायचे पण आता बघ क्षारचे प्रमाण पण किती वाढलेले आहेत पाणी न्यात
हो ना त्याच्यामुमुळे म्हणजे आता पाण्यातच बदल होईल फिल्टर किती पण किती म्हणजे किती फिल्टर असे तयार केलेली आहे
मग ते काय करतात फिल्टर बी म्हणजे चांगली बी बॅक्टेरिया मारतात आणि खराब बी मारून टाकताना म्ह त्या आपला का याचा उपयोग चांगला होत नाही ना
तेच ना पहिले पाणी बघा निसर्गाने फिल्टर झालेलं राहायचं म्हणजे ते नदीने वात वाात यायच त्यात जे आपल्याला जे पौष्टिक प्रमाण असायचे ते बरोबर याय बाकीचे मग ते नदीत कुठे ना कुठे अडकायचे पण आता तसं काही झालेलं नाही आणि नदीमध्ये जे पाणी शुद्ध करणारे जे वनस्पती असतात या मग काही मासे पण असतात ज्यांनी केक कीटनाक जंत खाऊन जात बघा गप्पी मासे झाले मग दुसर जे जंत खात पाण्यातले आता ते मा प्रमाण कमी झालेलं आहे नाही तर बघा पहिले किती गप्पी मासे दिसायचे नदींमध्ये
हो ना ते आता आता म्हणजे नसणारच गणती आहे ती जास्त जिथं चांगलं आहे आहे खराब आहे तथ काहीच नाही नुसतं ते म्हणजे खराब पाणीच आहे
आणि बघ पहिले नदीत कोणी एवढं कचरा पण टाकायचा नाही पण आता स ्या बघा कुठेही बघा तुम्ही सिटीत बघा या मग गावात बघा गावात पण तसच झालेले आहे
त्यांनी असे फिल्टर तयारच केले नाही आहेत ना म्हणजे आता ते फिल्टर तयार का पाहिजे बा इथून सांडपाणी आहे क त्या पाणी स्वच्छ होऊन न सोडायचं कचरा पेट्टीचा कचरा अलग करायचा त्याच्या पाण्यातला म्हणजे फिल्टर करून पाणी नदीला पा ग तेच पाणी आपण शेतामध्ये युज करतो पी आय ला युज करतो ते चांगलं आलं तरच आपल्यासाठीच चांगलं आहे ना ते
बरोबर
खराब वापर झाल्यावर म्हणून आपल्या आपल्यासाठी त्याचा कचरा जास्त आहे ना
हो बरोबर आहे तुमच पहिले नाही तर बघा सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पाणी यायच आता तसही नाही आता जर कोणाला पाणी भेटत कोणाला नाही ते पण पूर्ण म्हणजे केव्हा केव्हा ततकं अशुद्ध पाणी येत क ते पूर्ण गाळ येत तो त्या पाण्यामध्ये तर
ब ते तर ऐकणार त्याला म्हणजे काही असं म्हणजे पर्याय फक्त एकच आहे की बा थोडं लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये फिल्टर करून पाणी पिणे गरम कर करून पाणी पिणे गाळून पिणे तूरुटी फिरवून तच्यावर
फिरोनाने बऱ्याच प्रमाणातले जे कचरा बसून जातो पाण्यामध्ये
हो
पाणी आणि तुटी फिरवल्याने ना पाणी क्वचित प्रमाणात शुद्ध ह होऊन जातं त्यात आपले जे आपल्याला जे ते ना
त्याचं कसं पहिली त्रुटि फिरवायची मग त्याला हे करायचं गरम पाणी थोड म्हणजे जस आपल्याला थोडं थोडं गरम म्हण त्या फक्त बॅड फॅक्टरी मेली पाहिजे चांगले न करून गेले पाहिजे आता गरम करायचं
डॉक्टर पण तेच आपल्याला सांगतना जर आपली तब्येत बिघडली तर आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर आपल्याला ते ऍडवाइस देणार क ब तुम्ही पाणी गरम उकाळून प्या नॉर्मल जास्त उकाळून नॉर्मली जेत जे उकळलं ना जे जे आपल्या आपल्या शरीरासाठी जे राह ते पण ते मारून जातात ते पण म्हणून सांगता का बू जास्त उकळू पण नका त्या पाण्याला नाहीतर आपण बघा केव्हा केव्हा एकदम कळातच बसतो पाणी काबू आता एकदम चांगलं जाईल पण ते पण चव बिघडून जाते त्या पाण्याची बि बाब
हा चव बदलते ना पूर्ण ते काय म्हणता मग थंड उकळून पिया म चकला त्याला थंड करा मग पिया म्हणतात ते
तेल ना
हम् असं नाही की बा डायरेक्ट ते आता बघा तुम्ही फिल्टर बी डॉक्टर म्हणता ना काही फिल्टर बी यूज करू नका ते जे जास्त पाणी फिल्टर करतात ते यऊज करू नका आपलं म्हणजे नॉर्मल जे करतात तेच युज करात जास्त हे केल्यान ते चांगले बी मरून जाताना त्याच्यातले जीवनसत्व
जे जीव जीवनास असताना ज आपल्या शरीरासाठी उपयोगी असणारे जे जास्त फिल्टर करतो ना ते ते पण ते सुद्धा नष्ट करून टाकत
हा तर त्याच्यामुळं ते गरम करण्याचा पर्याय चांगला आहे त्याच्यामध्ये
च ना
म्हे आपण जास्त असं बाहेर गे बाहेर कुठे गेलो तर ते गरम करून पाणी पिणे तेच एक म्हणजे पर्याय बनतो आणि जे म्हणजे जे असे आप्लिक फिल्टर राहतात त्याच्यावरून पाणी घेतलं म्हणजे थोडं हे होऊन जाते त्याच नाही तर मग काही उपयोग नाही ना त्याचा
पहिले बघा एवढे बी म्हणजे आजार पण एवढे व्हायचे नाही पण आता खूप बघा ना क वा आ ल ल मुलांनाण ज जन्म झालेला असतो त्या मुलांना आपण काही कोणाला डायबिटीस या शुगर या मग कावीळ झा असतो असं किती प्रमाण वाढून
हो ना आता मग पर्याय नाही मला का आपल्याला आपलं पूर्ण मानवी शरीर बहात्तर टक्के पानानच बनलेलं असते
ते
पाण्या म्हणजे पाणी नाही पिलं दिवसातून माणसाला पाच लिटरची गरज असते तर मग ते पाणी भेटावं कसं चांगलं तेवढं आणि पृथ्वी तलावर आपल्या किती तीन तीन टक्के तर पाणी आहे पिण्या जोग हम् आणि त्यांच्यावरच त्याच्यातच आपण हा त्याच्यातच आपण खराब करायलो पाणी त्याच्यात घाण पाणी सोडून हे करून
आणि आपल्याला दिवसभराला पाच लिटर पाणी
युद्ध ठेवलं तेच म्हणलं की पाणी काही उपयोग का या फिल्टर करणे खराब पाणी कंपनीतून निघालेले घाण पाण्याचा फिल्टर करून उपयोग करणे ते जर तयार केलं आपण तरच त्या पाण्या उपयोग होतो ना आपल्याला
बरोबर आहे बरोबर आहे कंपनीचं पाणी जेवढं आपण ते तर आहेच कंपन्यांमधलं पाणी जेवढं आपण स्वच्छ करून नदीत सोडू ते पाणी तेवढं म्हणजे जास्त पाणी दूषित होणार नाही पण ते जर जसं त र लगेच कंपनीतन निघतात ते नदी थोडच आहे मग ते नदीतलं पाणी तर पहिले थोडं दूषित असतं आणि कंपनी मधून जे पाणी येतं ते जास्त दूषित अजून ते नदीतलं पाणी जास्त दूषित होऊन जातं.
म्हण त्यात विचार करा तुम्ही त्या तीन टक्के पाण्यावर म्हणजे पूर्ण पूर्ण पृथ्वी दुसरा काय पर्यायच नाही खाऱ्या पाण्यात काही उपयोग नाही आपल्याला झाडासाठी बी गोड पाणीच लागतं. आणि पक्ष्यासाठी गोड पाणी लागते मानवासाठी गोड पाणीच लागते. आणि हे जमिनीसाठी शेतीसाठी शेती करायला पण तेच पाणी लागत आपल्याला खाऱ्या पाण्यावर काय शेती जमत नाही.
खाऱ्या पाण्यामुळे तर दुसरं काहीच नाही फक्त मीठच तयार होणार आहे बाकी की दुसरं काही नाही आपण जर खारं पाणी जर खाऱ्या पाण्याने जर आपण शेतात जर सिंचन करायचा विचार केला. तर ते ह होणार नाही आपले झाडं सुद्धा ते वाळतील.
हम्म झाडं पूर्ण वाळून जाता ना ते
तेच नां.
ते असं खाऱ्या पाण्यात काय तयार होत नाही ना.
तेेच तर आहेच.
त्याच्याव क्षार जास्त आसता ना.
हो.
पाण्याशिय म्हणजे काही पर्यायच नाही ना.
हो बरोबरे तुमचं पाण्याशिवाय पर्यायच नाही आणि असं पण नाही का भो आपल्याला क्षार जास्त आहे पण जेवढ्या आपल्याला लिमिट मधी आपण जेवढेच क्षार सहन करू शकतो तेवढेचंआपण क्षारयुक्त पाणी पण पिऊ शकतो. पण जे खारं पाणी असतं ते. आपल्या जे आपण जर त्या पाणी जर पिऊ त आपल्या बघा शरीरात किडनीवर असर होईल. मग आपल्याला दिसायला कमी येईल मग धी धीरे धीरे आपले केस गळायला लागतील.
तेच चालूये ना सध्या.
म.
काय आता बघू काय होईल ते होईल.
हो ते तर आहेच.
बाकी काय चालूय मग चालते मग.
हो बस ठीके सगळं भेटू नंतर कधी. चालेल हो.